हां बोल की.
अडलं माझं टास्क मी म्हटलं गं पाच होत्या ते पाच कमप्लीट करून दहा आले.
होय तसच होत ते तुला काय वाट इथल झालय होय, अभि तो सुरुवात है.
अ भी तो शुरवात है दया, नाही तुम्हाला. स आय डी मध्ये त्या डायलॉग आवडत का? त्या ए एसपी कोडमचा. कुछ तो गडबड है दया. कुडलेली कालीस की. दया तोड थोड तो दरवाजा, नाही दरवाजा.
इंडि . धर
हो, इ थू सुपरडुपर पिक्चर बघितलंस?
नाय ग!.
अगो लय भारी, पिक्चर आहे तो. मराठी आहे अ. अम्म काय नाव त्याच. काय माहितीय, तुझ्या त जीव रंगला हा ते सिरियल माहिती आहे काय?
माहिती आहे माहिती राणाची राणा नाक राणा नाही. हेरू कोण येतात? म माहिती मी बघितले.
अग ते, हिर हिरोच नाव वाटव ना मला प्र प्रदीक. कायतर, आहे ग.
बर बघितले मी ते
हम्म.
तो पिक्चर भारी तो पिक्चर बघ एकदा. सुपरडुपर माया कड आहे मी तुला देतो.
हा, कॉमेडी हाय नाय काय?
कॉमेडी पण हाय आणि असं शिकण्यासारखं पण हाय.
मला पन!.
पाठ वू पाठवू कस आता भेटल्यावर देतो की.
ांग नाही बघायला गेल, मी फिल्मी किरायच आहे.
होय भी काय करायं आता बसून, कंटायला तुयाकडे पण पिक्चर असतील तर दे म्हण.
माझ्याकडे व्हय सांग बावीस वीस पिच्चर डाऊनोड केलंत युट्यूब ला. बावीस काय वीस? हा.
मी पण युट्यूबला डाऊनलोड नाही करत डायरेक्टच बतोय.
बर फक्तेस मी, लॅपटॉप तुझ्याकडे अवे्लेबल आहे बी.
नाय बाई, ते मोबाईलवर डोळ जातात लॅपटॉपवर कसं मोठ स्क्रीन असत ना एवढं.
हो आणि बघायला पण माजे म्हणजेर खरच म्हणजे ते बघायला.
कॉन्फिडन्ट, बघत असते.
कोणता?
नाही ग मी सगळ्यात जास तुला सांगू, मराठीच बघते बघ, हिंदीच्या भानगडीत पडत नाही.
मराठी पिक्चर म्हणजे हॉरन म्हणे म्हटलं तर, भारी असतं ते.
मला सगळं मराटीतच आवडतात.
तर कुंबाळ कोणत आहे की, कोणत हा कुंबाळ.
तो पण भारी आहे, आणि रिअल स्टोरी आहे म्हण ती.
होय!
तुंबाड पण पिक्चर बाहेर आहे तो पण बघितलाय मी.
हं हं हं हं हं
आणि आता ते नवीन आलत तो बघायच जायला जायचं होतं ग बघायला बघ ति ती मैत्रीण होती. तिच्यामुळ राहिल. आपण इथं असतो ना, कॉलेज चालू असतो तर गेलो असत.
आपलं प्लॅन चालू आपला प्लॅन चालू होता कि जायचं म्हणून
आता जाऊया काय खरं आता कुठला पिक्चर आहे?
हा बघायला पाहिजे.
काय माहित.
सते ना स पिक्चर भर लागते आणि कॉमेडी म्हटलं तर मराठी.
होय.
मी आधी हिंदी बघत होते काण म्हण मला साऊथच तो पिच्चर बघा लागलोय. म्हणलं के साऊतची भारी स्टोरी भारी असते त्यातली.
होय असतय सोड कोरियन ड्रामा पण चांगला असतोय.
कोरियन ड्रामा म्हणत्यात काय आहे ग त्यात?
मी तर कुठे बेघितलेय मी युट्यूबच्या सा शॉर्ट व्हीडिओ मध्ये बघितलय.
म्हणजे मी बघितलं ना ऐकक, तुमचं लिपस्टिक लावा. असे जावा हा, ते खायचच असते.
कसलं घाण काय पण करून खातात बाई.
हा. मी तुला ती मॅगी म्हटली बघतली बग तिला एकदा रील्स काल काय आ सेंड केलती बघ मॅगी खाताना हो, नाईन्टीन नाईनटीची हं हं हं..
आजच बघितलं.
हा आजच पाठवलं मी ते. काय काय इन्स्टॉलला पण भारी येतात ना म्हणला जा तुला पाठवूया.
हां देतो भात लावा की तवर.
असं काहीतरी मोर कंटाळा आला मोर
तत अगं मी तर एकदा कॉमेंडी बघलं नाही कॉमेंट्स येत हासायला एवढ येतय
अ त्याला सांगू का एवढं हसायचे ते एवढं हसायचे ते ना पिक्चर बघून. होरर दो घंट हिंदी होत. अ नाही सॉरी इंग्लिश होता डब केलेला होता. द डेल काहीतरी होता त्या असं.
हम्.
म्हणजे ते झोंबी असते बग झोंबी.
हा हां हां.
त्याचामध्ये
हम् तू झोंबी पिक्चर बघितलंस काय?
बघितले खूप वर्ष झाले तिला.
किती भारी ये रे तो, आणि हिंदी मध्ये पण आहे तो.
हो आहे.
हिंदीमध्ये काय नाव आहे काय माहिती पण तो पण पिक्चर भर आहे हिंदीचा.
जोम्बी नाहीेये गं दुसरं कायतरी आहे बहुतेक.
आणि
लागते घरातल्या टीव्ही ला.
हो तते म आधी बघायशील म्हणजे आठवि पर्यंत नंदे नववीला गेल्यापासन नाही बंदच.
बघतोय बाई मोबाईलच्या मोबाईलला सारखं मोबाईल मोबाईल पण घेऊन नाही वाटत ग.
हो.
म्हणून आणि घरात असं, मला काय काम नस त्यामुळं मग मी टिव्हीच बघत असतोय.
हो आणि आहेतच ना आपली जॉईंट फॅमिली त्यामुळं
काय कामं नसतात. बसून बसून ग वैताग आलंय आता काय सांगू तुला.
खरंच तू मला सांगालीस मी तुला सांगाली.
हं हं हं
फिरून तिथेच येतय.
हं हं हं हं तू मला सांग मी तूला सांगतो.
कायं हं हं. ब मज्जा आहे असं त्याला लागली की आपण अजून म्हणजे बीसीएच्या लास्ट इयरलाच जायाच.
होय, अजून शाळेत आहे असच वाटते.
हम्म
लंय दिवसांनी भेटलं नाही आता.
होय चांगल हाय की.
हम्म.
हम् ह्म म्हणजे तिला आपण बोलूया स्नेहलला आधी कॉल करायला लागेल तिला.
होय होय बकी काय म्हणता
घेऊन दे बाई ती म्हणतेच भेटायचं. ती म्हटंली मला मागे.
अगं ती मला परवा भेटली तर म्हणलेली आपण मूवीला जाऊया काय म्हणून.
हमम
म्हणलं असं डायरेक्ट कस स म्हणजे अगोदर काय सांगितली असती तर ठीक होत ना.
हम्म.
असं ती मला दहाला सांगते बाराला मुूवीला जाऊया असं कसं घरातील पाटवतील.
ह इथले इथ बागेत जायचं हवे कुठं तिचं सुंदर बागेत की राणी बागेत.
ह नाही ते पंचवटी टाकेलच म्हणत होती सोड खर तरी पण आचानक असं घाण आहे म्हणलं तिले जाशभिषी.
होय, मी इचलकरंजीत मध्ये म्हटलं तर फाॅरच्युर
फॉर्च्युून चांगलाय हम्.
फॉरचुनला तिथ तानाजी पिक्चर आणि सैराट.
सैराटला गेलतीस तू?
होय.
मला नेल नव्हत घरच्यांनी.
आणि कोणता तर एक बगितलाय बग.
मी चंद्रा बघितलं चंद्रा होय आणि जीजूंनसोबत. ते कुठला होता बे सिरिज असत्या ती काय मला कळल नाही घंटा.
हां.
फक्त जायचं तिथं गेलो ना जेवा्हायला तेवढं गेलो बग ते तेवढं आवडलं.
बर हा हा म्हणजे चांगलं आहे पण महाग आहे.
स्वस्त आहे वेल आपलं महाग आहे ईथ लयी.
होय आणि अरे अजून अ पंचे
दीडशे दीडशे ला काय तर त्यात रविवारचं स्वस्त असतय म्हण ग.
त असत आम्ही रविवारच गेलतो आणि हा. अ कोणत माहिती काय ते अ बाईचं नाही काय कुंटाळा मूवी आलते बघ परवा.
कोणता ग?
मागे झालं मागच्या वर्षी.
कोणता?
बायका तयार न एनजॉय करत असत्यात एक सर्विसला हा कोणता तो पिक्चर? मला हा पिक्चर आठवायला लागलाय अग बाई अरेच्चा.
नाही मला कळलं तू कुठला म्हणायल्यास ते.
ते पण
त्यांची स्टोरी असत्या त्या मेलेल्या असतात.
नाही मेलेल्या नसतात नाही नाही मेलेले नसतात.
नसत काय? हा मग हा स्वप्निल जोशी त्यांना मदत करतोय.
शेवटी ते डान्स परफॉर्मन्स मध्ये जातो मग त्यांच काय सिलेक्ट होत नाही. मग त्यांनी शेवटीवर नाही क असं कोणतं फंक्शन असते मग तिथं ते डान्स करतात मग त्यांना प्राईज मिळतो.
हा अछा तो पिक्चर म्हणाल्यास होय तू अ तो ह्यो अ अगं तोंडात आहे तो.
तोंडात आहे पण नाव आठवना.
काय कंटाळा येतो ना सण गौराईचं गाहणं आहे ना हम हाय ग बाई तिथं.
बाई लय भारी असं काहीतरी नाव आहे अश हा बाई पण भारी देवा हा बरोबर त एक तो बघितलेला
हा तो पण पिक्चर भारी आहे सोड.
हा कॉमेडी आहे.
कॉमेडी आहे होय लय कॉमेडी आहे.
अ कुठे मूवी ह्याच्या बघितली आहेस का?
मी मोबाईल वर बघितलेलो पिक्चर आला कि मोबाईल वर येते ग.
हॉटस्टार जिओ जिओ हॉटस्टार डिज्नी हॉटस्टार. आणि टेलिग्रामवरर लिंक येते हे टाकायच तू टेलिग्राम वर आहेस?
नाही बाई मी डिलीट केलो. फ्रॉड चालू होता मध्ये त्यावेळेला सगळंच मी डिलीट केल. अमेझॉन वरन पण डिलीट केलं फ्लिपकार्टन पण डिलीट केलं फक्त माझ्याकडे आता मीशो आहे होय.
हम्म ऐक मी ते सांगणार होते तुला आता कि टायमिंग झाले. दहा बावी स सव्वीस झाले.
हा करतो थांब तुला.
हा ठीक.
हम्म.